हॅलो हॅलो
हॅलो नमस्ते
हॅलो
हां आवांज येतंय कां? हॅलो नमस्कांर
नमस्कांर
कायं चालतं की
कांहीं नाहीं बसं आत्ताचं मॅच पाहतं होतो. आंज मॅच होती
हो कायं? झालं की मी ते कायं लंक्ष येईल नां इकडे.
आंय बघूं लागलं खेळांयली तरं
हो कां? जिंकला वाटतंय इंडिया
हो जिंकला वाटतं बं तेवढं म्हणजे मी शेवट पर्यंत नाहीं बघितला.
हो जिंकला आहे कायं सूर्यवंची खेळंला चांगला.
हम्मं खूंप रनं काळयां ठी कायं? म्हणजे मलां समजतं नाहीं कां जिम्बाबे सोडतं खेळतांत कायं कायं? माहित नाहीं
मंग तेचं तरं मलांही आंता समजूंन जायची झिबॉम्बे आलीं. म्हणूंन घेतलं
नाहीं मं तरं म्हणजे प्लेयर नां आंता समजां यांला म्हणजे इंग्लंड टूंरला यांला हे नव्हते नां तिलक वर्मा हे नव्हतां तिलक वर्मा हे भारी खेळतांत. नां यां इंग्लंड विरुद्धं मीजे असं रिली येऊं लागलं मलां तरं मी बघतं होतो. तरं त्यांजो.. अडचंला म्हणजे खूंप मारतं जाते. म्हणजे इंटरनॅशनल मधेचं तरं कायं? माहित आंता. गते ते कसं इकडं म्हणजे यां पिचं वरं कसं खेळतं आहे आणि तिकडं कं खेळतंय ते म्हणजे खेळूंऊन बघांय पायजे होतं त्यांनी
हो ना तेच तर तेच तर बरोबर आहे. आता असं असंय आता बातमी एक आहेली की भुवनेश्वर कुमारला घेणार आहेत म्हणं तर काय माईत काय आह ते.
हो मी बी बघितले ते इंस्टा ला आलतं माझ्या
हां हां.
हम्म, ते भुवनेश्वर कुमार अन हे पट्टीदार बी घेणार आहेत वाडतं.
भुवनेश्वर कुमार तर फिक्स आहे. पटीदारचं माहित नाही, पण म अस वाटतं की भुनेश्वर कुमारला घ्यायला पाहिजे. कारण आपल्याकडे बॉलर नाहीत ना, बॅट्समन खूप आहेत.
म्हणजे मला असं वाटतं की भारताच्या पिच वर भुवनेश्वर कुमार मार खाऊ शकते, मात्र बाहेर याच्यांनी नाही खाऊ शकत.
नाय नाय बाहेर नाय खात.
म्हणजे बाहेरची पीच कशी हाय, म्हणजे स्पिनरची स्विंगरची म्हणजे अशी, हे नाही फ्लॅट पीच नाही डायरेक्ट. हम्म, त्यांची पिच आशी नंबर म्हणजे, व्यवस्थित हाय सगळी.
मग तेच आता आयपीएल बघा बर तुम्ही आयपीएल इंडियामध्ये असून त्यांन या वर्षी मार नाही खाल्ला.
हो ना हो ना.
एवढी भारी बोलीन टाकली. तर बाहेर देशात तला चान्स द्याय पाहिजेत. पाटीदारचं काय नाही ते बॅट्समन हा हा, आणिरकरी इंडियन टीमची बॉलिंग किती फ्लॉफ आहे.
मात्र सुधारणा केली त्यांनं खूप,, म खूप मेहनत केली ना.
हो ना तेच तर.
काही दिवसानंतर आपण असं म्हणत होतो की ब्वा नाही आता भुवनेश्वर कुमारने दि म्हजे हे संन्यास घ्या पाहिजे अस स करायला पायजे, मातर असं नसतय की बा कोणत्याच प्लेअरचं म्हणजे हे नसतय की,, आपण आपण म्हणल्यानं त्यांन मेहनत सोडली,, का काही सोडलं.
नाही नाही तेच त्यानं कमबॅक पण केलाय एवढा जबरदस्त,, असं वाटलं नव्हतं
हा, म्हणजे आपण याच भ्रमात होतो की बा आता भुवनेश्वर कुमारनं म्हणजे संन्यास काऊन घेणं, एकही मॅच घेत नाहीत आता इथून समोर असं आपल्याला म्हणजे फिक्स वाटत आहे की भुवनेश् कुमार कधी येणार नाही.
मग तेच तर, असं कोणाला वाटतच नव्हतं की भनेश्वर कुमार आता येणार नाही काय नाही, कारण तसं झालंच होतं ना त्याच्यासोबत.
हम्म, म्हणजे तेनं आता बघा म्हणजे घेतलं होतं त्याला म्हणजे लास्ट मॅच कोणता तरी होता बघा, मी म्हणजे मी थोडा आसा मला माहितय तर ते त्यानं म्हणजे असं लई रन दिलते लई रन दिलते टी ट्वेंटी मध्यीच
हो त्याने एकोणीस रन दिलते. कोहली च्या ओव्हर ला.
हा, आणि पुन्हा मधामध्येध बी म्हणजे लय मारलं होतं त्याला म्हणजे,, त्याच्यामूळं मंग घेतलं नसेल तर, म्हणजे तिथून पुढं मग घेतलंच नाही त्याला नंतर.
मग ते त्याची बॉलिंग पडून गेली मधा मधा चांगली, पण आता कसं झालंय की आता तो पॉवर प्ले मध्ये बॉलिंग टाकते डेथोर मध्ये बॉलिंग टाकते म्हंजे बुमरा नंतर,, खरं जर म्हटलं बुमरानंतर आपल्याकडे तेच बांदा चांगला हाय.
हो ना हो ना म्हणजे आता म्हणजे मला असं म्हणजे म्हणजे मी असं बघितलं होतं की थोडं थोडं की बा भुवनेश्वर कुमारचं विराट कोहलीमुळे थोडं म्हणजे प्रॉब्लेम झालता बुवा,
हा ते विराट कोहलीमुळे त्याच करिअर वर थोडासा हे आला होता. कारण कसं होतं की अं.. जेव्हा विराट कोहली कॅप्टन झालत तर आपल्याला सगळे फास्ट बॉलर पाहिजे होते.
हा हा हा
पूर्ण आहे जे एकदम जोरात बॉलिंग टाकतील मग भुवनेश्वर कुमार न काय केलं की, स्पीडमध्येध्ये येण्यासाठी त्याचा स्विंग आहे ना तो खतम झाला ऑटोमॅटिक.
हम्म ते कायतरी म्हणजे विराट कोहलीला म्हणणं होते बा विराट कोहलीला म्हणं होतते बुवा, टेस्ट क्रिकेट मध्ये आपल्याला नंबर एक बनायचय तर आणि पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये बनाय तर ऑस्ट्रेलियामध्ये फक्त फास्ट चालतात. तर त्यामुळं मग विराट कोहलीने त्याला, हा तर मग विराट कोहलीने त्याला सांगितलं होत की, बस स्विंग नको आता फास्ट पाहिजे आपल्याला. मग त्याना थोडं फास्टर फास्टिंग मध्ये सुधारणा केली तरच त्याचा स्विंग म्हणजे पुर्ण हातच गेला ना.
हा तसंच झालं मग, आता कसं झालं की आता त्याला फ्रीडम भेटला म्हणजे इंडियन टीम मध्ये राहील ते.
हा, म्हणजे त्यानं खूप प्रॅक्टिस केली म्हणजे असं
हा आणि आता त्याच्या ह्याच्यावर बेसिकवर वापस आला म्हण त्या जी जी एकदम पॉवर होती स्विंगची, त्यांच्यावरच ते वापस आले.
हा. म्हणजे हि बा पूर्ण कधी बी म्हणजे समजा म्हणजे याच्यामध्ये डेट ओव्हर मध्ये जर टाकायचे, म्हणलं तरी बी त्याचा ते रिव्हर्स येते, म्हणजे त्यानं आता यार्क तर बी म्हणजे परफेक्ट शिकला असा डेट ओव्हर मधील. म्हणजे असं साईज काही वेळेवरती टाकू शकते, डेट ओव्हर म्हणजे शेवट
हो ना, हो ना एकदम मस्त बॉलर आहे ते. मला वाटतें या प्रसिद्ध कृष्णा गुरलू बुमरा हर्षित राण्यापेक्षा बरं आहे आणि त्याची बॅटिंग पण यावर्षी आयपीएल लई जनांनी पाहिली.
हा ना बॅटिंग बी थोडी करतंय ना.
हा, बॅटिंग एकदम मस्त करतो तो.
हम्म.
हो मुळे त्याला चान्स द्यायला पाहिजे. पाटेकरच तरी काही नाही पण कृणाल पांड्याला दिला पाहिजे चान्स, कृणाल पांडया.
हा कुणाल पांड्याला बी थोडं मिडलला म्हणजे, शेवटला घ्यायला पाहिजे म्हणजे कि बुआ जिथं दुसरा स्पिनर खळवायले तुम्ही तिथं हे खेळून बघा. म्हणजे एखांदा दोन मॅच ट्राय मारा तर खरी ना.
हाव न म्हणजे
एखादी सिरीज ट्राय मारलं तर, काय होत नाही ना.
मग आपण बोलू शकतो की, जसा फा फास्टर मध्ये हार्दिक पांड्या आहे तसा स्पिनर मध्ये कृणाल पांड्या आहे.
म्हणजे, अक्षर पटेल सारखंच म्हणा मात्र अक्षर पटेल पेक्षा जरा बेटर बॅलिंग बॉटिंग बॅट्समॅन करते ना, छक्के मारू शकतय.
हम्, जरा हे बोलो त्याच्यामध्ये अग्रेशन आहे, भीत नाही कोणाला. जीगरबाज आहे जरा, रन आउट वगैरे फिल्डिंग हे ते मस्त करतंय.
हो ना, हो ना. म्हणजे, तुम्ही आता समजा अक्षर पटेल खेळवायले आणि दुसरा हा.
दुसरा एक कोणी खेळवालेत वॉशिंग्टन सुंदर, रवि विष्णू
हम्म हम्म हम्म म्हणजे हा, दोन स्पिनर खेळवतात ना वाटते भारत टीम दोन स्पिनर खेळवती. हां दोन स्पिनर खेळवतील, तीन फास्टर खेळवतील वाटते ना. तर मंग त्यांच्यामुळे असं वाटतं की, बा अक्षर पटेल अन जर का कुनाल पांड्या जर का राहिला
हो हो.
तर म्हणजे कसं, थोड टीम बेटर होईल ना अजून.
मला तर वाटतंय हर्दीक पांड्या आणि कुणाल पांड्या पाहिजे.
हो ना म्हणजे हार्दिक पांड्या तर आपण ठेवलायच हा बॉलिंगला म्हणजे, त्याच मेन म्हणजे किरदार अस म्हणजे बॉलिंगच नाय म्हणजे फक्त बॉलिंग अन कुणाल पांड्या, अक्षर पटेल आणि हे हार्दिक पांड्या आहे. हे तीन म्हणजे शेवटचे तीन जर का अस तील आणि शेवटी दोन बॉ बॉलर असतील तर ओके टीम आहे ना. आठ कितीपर्यंत झाली टीम आपली.
मग तेच तर एक परत हार्दिक पांड्या तरी दहा पैकी सात किंवा सहा ओव्हर टाकलं. पण कुणाल पांड्या दहा पैकी दहा ही ओव्हर टाकू शकतोय.
हाव ना हाव ना हम्म.
हम्म बाकी तर काय ते जर घेतलं तर चांगली टीम येते. पण हे जे माहिती आहे काय ही झिम्बाब्वे विरुद्ध जिंकली ना ही मला तर वाटते कोच नसल्यामुळे जिंकली काय की गौतम गंभीर
हा हा म्हणजे कोच नव्हता का या याच्यासोबत
या सिरीज साठी दुसरा कोच होता वी वी एस लक्ष्मण म्हणून
हा हा हा.
तर त्या टीम साठी कोच होता गौतम गंभीर.
हा हा कोचचा कसा दबाव राहते नेमकं म्हणजे कसं काय
कोच मूळ कसं दबाव राहते की आता गौतम गंभीर पहिले कस होत की आपले कोच होता राहुल द्रविड त्याच्या आधी रवी शास्त स्त्री होता, तर त्याच्यामध्ये कस असायचं की प्लेअरला अशी भीती नाही वाटायची की बाबा आम्हाला काढू शकते पुढच्या मॅच मधी एक मॅच फेल गेलं तर दुसरा मॅच फेल गेलं तर मला काढू शकते हा परफॉर्मन्स आता पहिले जे होत नंतर पहिले आता, आता आपण युजेंद्र चहलचं बघितलं यायच बघितलं याला किती चान्स भेटायचे म्हणजे एकदम एक एक एक वर्ष भेटायचं त्याला त्याला प्रूव्ह करून दाखवण्यासाठी तसं होतं की राहुल द्र हेच्या राहुल द्रविडचा काळात रविशास्त्रीच्या पण आता कस झालं तुम्ही बघू शकता संजू सॅमंसंगच संजू सॅमसंग ह्याने काय केल ह्यानं टी ट्वेंटी वल्ड कप आपल्याला खरं जर म्हणटलं संजू सॅमसन मूळ जिंकला आपण आता ते कोणी काही म्हणू काही असेल पण तीच खेळला काही केलं तरी त्याला ह्यानं काय केलं दोन तीन चान्स मध्ये गेलं की काढून टाकलं सूर्यवंशील चान्स दिला तसं नसेल कराय पाहिजेत ना
म्हणजे त्या प्लेयरची मनस्थिती खसती म्हणजे पुढच्या वेळेस त्याला कसं वा वाटते बुवा आ आता जर का आपण मॅच खेळलो भीतीच खेळत ते म्हणजे बाबा घेणार नाही पुढ मॅच घेणार नाही पुढं मॅ
हा ते भीतीत खेळतात आणि जसं गौतम गंभीरचं म्हणणं होत की गौ तम गंभीर काय म्हणला तो संजू सॅमसनला की सं भाई आप लगातार सतरा बार भी झिरो पे आउट हूए तो भी हम तुमको बॅकअप करेगे. पण असं झालं की दोन तीन मॅचेस फेल गेले तुम्ही काढून टाकलं तर म्हणजे मला असं म्हणायचं कोचमधला आणि प्लेअर मधला भरोसा टिकला नाही. जस की आता विराट कोहली. विराट कोहली गौत उत्तम गंभीरला आजही कोण बोलत नाही.
होन हो ना.
हय की नाही, कारण ते त्या्यचा हेच नाही टिकला भरोसाच नाही, काय विराट कोहलीने रिटायरमेंट त्याच्यामुळेच घेतलेली गौतम गंभीर मुळं. नाही तर आज विराट कोहली पण टेस्ट मॅच खेळला असता, हय की नाही. मला तर असं म्हणणं की थोडसं कोचनं पण जर असं चांगलं राहिलं ना तर फायद्यात पडतय, जसं की आता वएस लक्ष्मण कोच झाला तर आरामशीर टीम इंडिया जिंकले, पण आता डबल दोन हजार सत्तावीस दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप ला गौतम गंभीरच कोच आहे आपला, आता काय माईत बघू तरी काय होते काय नाही.
हो आता बघू बा काय होत ते, त्याच्यामध्ये तरतरी रोहित शर्मा हे ते हैत ना.
हां
रोहित शर्मा हे असू शकतात ना टीम मध्ये विराट कोहली जिथे, बघूत मग काय होतं ते. हो मग त्याच्यामुळे होऊ शकेल काहीतरी, बघू मग चालते बोलू नंतर.
हो चला ठीकय.
हो हो.